हॅलो.
हां बोला.
हां, प्रवीण टेके?
हम्म, नमस्कार.
हा नमस्कार मी मयुरी बोलतिये.
हा बोला.
हा तुम्ही कोल्हापूरला राहताय काय?
हो.
हा मग जरा आमला आम्ही म्हणजे कोल्हापूरला येणार होतो तिथं काय काय बघायला वगैरे मग जरा मला माहिती हवी होती हो कोल्हापूरची. तिथं बघण्यासारखं वगैरे काय आहे?
हा कोल्हापूर बघण्यासारखं भरपूर आहे कोल्हापू पूरमध्ये किल्ले आहेत अ परत
अ मंदिरे आहेत बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत. ऐतिहासिक अ वारसा आहे कोल्हापूरला.
हा.
बरचं काय काय आहे शाहू महाराजांचा पॅलेस आहे.
हा.
आजूबाजूला गडकिल्ले आहेत.
हा हा.
आ कोल्हापूर पासून जवळच रामलिंग देवस्थान एक आहे.
हा.
खूप त्याला प्राचीन आ ओळख आहे.
हा.
आणि तसेच आजूबाजूला पण बघण्यासारख्या भरपूर
अ हा मग ते रामलिंगचं मंदिर ख खूप जुन आहे काय?
होय होय खूप जुनयं अगदी त्याचं अगदी रामानी ते बांधलेल आहे. असं त्याची ख्याती आहे. खूप लांब लांबून लोक बघण्यासाठी येतात अगदी डोंगरात वसलेलं आहे ते मंदिर डोंगराच्या आतच असल्यासारखं आहे.
कसयं ते मंदिर?
ते मंदिर खूप छान आहे खूप तिथं गेल्यावर मनाला शांती लाभते दर्शन घेतल्यावर लोकांना अगदी अ मन प्रसन्न होत लोकांचं.
हा हा.
आ ते कोल्हापूर पासून अगदी वीस ते बावीस किलोमीटर असल लांब.
काय हा हा. आणि त्या मंदिरात पाणी वगैरे काहीतरी असं म्हणजे मी ऐकूनय म्हणजे ते काय आहे? काय तिथं?
हो हो त्या मंदिरात अ डोंगरात असल्यामुळं त्या मंदिरात कायमच बारा महिने त्या मंदिरात पाणी पडत असत पिंडीवर. हा त्यामुळं मंदिराचा अभिषेक कायमच होत राहत असतो पिंडीवर शिवलिंगावर.
हा हा असंय
ती एक ख्याती आहे हा.
हम्म हम्म. आणि मग ते अ जाण्यासाठी कशी काय सोय आहे म्हणजे कसं जाऊ शकतोय आम्ही?
पासून एक बावीस बावीस किलोमीटर आहे जर गाडी असेल तर उत्तमचं.
हा हा.
पण बस वगैरे जायच असेल तर थोड कमी आहेत बसेस. तिकडं कारण ते खूप डोंगराळ भागात आहे.
हा.
जाण्यासाठी शक्यता कोण आ म्हणजे बस वगैरे सेवा नाहीच आहेत शक्य तो त्यामुळं प्रायव्हेट गाडी असेल तरचं आ प्रायव्हेट किंवा तुम्ही बुक केलेली गाडी त्यातून तुम्ही जाऊ शकतात. पण अगदी जाऊन बघण्यासारखं आहे.
आहे का? हा हा.
तिथं आता थोडी सोय होतय खाण्यापिण्याची वगैरे. आधी काहीच नव्हतं तिथं.
हो का? हा हा आणि काय आहे काय तिथे जवळपास?
सी हा तिथूनच एक दोन किलोमीटर धुळोबा मंदिर आहे. ते पण खूप जुनं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं.
होय.
नच अगदी जवळ तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता एवढा डिस्टन्स
हा हा चालेल चालेल आणि कोल्हापूरमध्ये काय ते रंकाळा का काहीतरी ऐ
हा रंकाळा खूप प्रसिद्ध रंकाळा आहे.
हा.
आणि त्यासाठी तुम्ही संध्याकाळी जर जात असाल रंकाळ्यावर तर सगळ्यात उत्तम
वेळ आहे ती रंकाळा बघण्याची कारण रंकाळा सुशोभित के लाय आता आणि ते लाइट्स वगैरे लाइटचा शो आहे प पा परत खाण्यासाठी भरपूर तिथं खाऊ गल्ली असल्यासारखंच आहे.
हा हा.
खूप छान बघण्यासारखा रंकाळा आहे त्यो बसून तुम्ही अगदी निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला आ
आणि ते रंकाळाला खूप जुनी परंपरा आहे रंकाळाची रंकाळाशिवाय कोल्हापूर पूर्णच होत नाही असं म्हटलं तरी चालेल.
हा हा.
त्यानंतर कोल्हापूर जवळ जवळ अगदी म्हटलं तर ज्योत तिबा मंदिर एक आहे आणि त्याच्याच बाजूला पन्हाळागड आहे शिवाजी महाराजांचा अ पराक्रमातील एक खूप चांगला आणि आत्ता सुद्धा लोकवस्ती असलेला गड आहे तो खूप छान आहे. बघण्यासारखा आहे.
हा हां आणि कोल्हापुरात फेमस असं काय आहे? म्हणजे खाद्य पदार्थामध्ये खाण्यासाठी वगै
कोल्हापूरचा विषय म्हणजे कोल्हापुरात एकच सगळ्यात जास्त चालणारी डिश म्हणजे कोल्हापूरचा तांबड पांढरा रस्सा.
होय काय हा हा.
हा.
आणि दुसरा असं नाश्त्यांच्या पदार्थामध्ये वगैरे
हा बाकीचे रेग्युलर जे नाश्ता वगैरे मिळतातचं.
हा.
फेमस असा तसा कोल्हापूरची मिसळ.
हा.
म्हटला तर खूप फेमस आहे खूप ठिकाणी तुम्हाला फेमस मिसळ मिळते.
हा हा आणि ते ल महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर काहीतरी स्टॉल वगैरे काही लावलेले असतात वाटतं ना.
हा आहेत तिथं पण भरपूर आहेत स्टॉल.
मग ते कशाचे असतात काय?
खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल आहेत आता मंदिरच एवढं हे आहे.
हम्म.
आसपास त्यामुळं लोकांना जेव म्हणजे लोकांची सोय होण्यासाठी तिथे स्टॉल वगैरे झालेत भरपूर.
हा हा.
आधी नव्हती तिथं पण आता बरेच स्टॉल वगैरे लोकांच्या सोयीसाठी झालेले आहेत.
हा.
पण मिळत आहे नाश्ता वगैरे छान.
हा हा.
लो अ लोकलची लोकचं सांगतील कि तिथं कुठला फेमस नाश्ता वगैरे मिळेल.
हा हा असंय काय? हा हा आणि मग तिथं राहण्याची वगैरे सोय कोल्हापूरमध्ये गेल्यावर हा.
कोल्हापूरात भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत.
हा.
हा आणि अगदी बजेट पासून हॉटेल आहे दोन. तीनशे रुपयेपासून तुम्हाला रूम मिळून जाईल.
हा हा.
हा. त्यामुळे तुम्ही काय हॉटेलच्या राहण्या वगैरेची सोय व्यवस्थित भेटल. खाण्यापिण्याची, राहण्याची सोय कोल्हापूरमध्ये एकदम छान होऊन जाईल.
हा, हा, हा.
त्याची काय तुम्ही काळजी करून
ओके, तर ठीक आहे, ठीक.
कोल्हापुरात आला कोल्हापुराची माणूसकी पण तुम्हाला बघायला मिळेल कोल्हापूरचा
हा.
रांगडा पद पण बघायला मिळेल कोल्हापुरात खूप प्रसिद्ध गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूप छान वाटतील.
हा, हा. ओके, ओके.
तुम्हाला मध्ये तुम्हाला खास बाग मैदान बघायला मिळेल. जि ते कुस्तीसाठी ते प्रसिद्ध आहे. खूप जुनं आहे ते त्यानंतर हा नाट्यगृह अ खू खूप पुर्वीपासुन नाट्य तर चालायची. नाटकाची पंढरीच म्हणली तरी चालेल.
होय काय? हा, हा चालेल चालेल. जर समजा आम्ही कधी तिकडे आलो न काही जर मदत लागली तर तुम्हाला परत फोन केला तर चालेल ना?
हा कधी पण करा. वाटला तर तो मला जर वेळ असेल, तर मी तुम्हाला कोल्हापूर फिरवून दाखवेन.
हा, हा चालेल.
हा कोल्हापूरच्या अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगेन. आणि आता या पावसाळ्यात जर येणार असेल, तर तुम्हाला आजूबाजूला निसर्गाचे जे धबधबे वगैरे आता असतात ते पण पाहायला मिळते तुम्हाला खूप छान वातावरण असत आता कोल्हापुरात. पावसाच एवढं छान वातावरण आहे.
चालेल, चालेल.
अनुभवाला मिळेल.
चालेल, चालेल ठीक आहे. मग केव्हा आम्ही
तुमचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत होईल. आणि तशाच खूप चांगल्या आठवणी सुद्धा तुम्ही घेऊन जाचीला कोल्हापुरातनं.
ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. हा चालेल. हा माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद हा. हा, हा. चालेल ठ्यू काय?
कुठून बोलताय?
आम्ही व्हय अ आम्ही इकडून बोलतोय नांदेड.
हो का? ठीक आहे, ठीक आहे. तिकडून प तिकडे पण आता बघण्यासारखं काय आहे का?
नांदेडला‌ होय भरपूर काय आहे.
भरपूर आहेत का?
हा, हा.
ठिक हाय, ठिक हाय. हा मी पण हा चालेल मी पण माहिती घेईन. नांदेडची तुमच्याकडून. आम्हाला पण तिकडं कधी तर यो गेईलच, फिरायला जावणारे. चाले चालेल तुम्ही कधीपण या. ठीक आहे मॅडम, हो.
हा हा चालेल, ठेऊ काय?
ठीक आहे, हा हा.